हॅलो म तुझ्या तिथ बायबल कॉलेज मध्ये काय काय शिकवत्यात
म्हणजे बायबल मधल पण शिकवतात. आणि प्रॅक्टिकल पण शिकवतात.
हा हा म्हणजे असं म्हणजे आपला अभ्यास कस असतय तसंच
अभ्यास हा आपला कसा अभ्यास ये तसाच त्यामध्ये पण सब्जेक्ट असतात. चल च दोन दोन वर्षामध्ये सव्वीस सब्जेक्ट अस- म ते सा सव महिन्याला कणी सा सा महिन्याला सहा सहा सब्जेक्ट
हा हा हा हा आणि काय काय शिकवत्यात तिथं
मग आणि बाहेर जाऊन कशी करायची शिकवत्यात
हा हा
परत म कसं स्टिचिंग वगैरे पण करायचं शिकवत्यात हं आई दे पैसे दे मला मला दे मग
ह.
काय नाही.
फिरायला ते न कुठ जाणारयसा नाही.
नाही अजून काय नाही प्लॅनिंग
नाही बाई. त्यांना दंगा कमी करा म्हणाव जरा.
तीच नाहीत बा बाहेरची पण खेळायला लाल्यात सगळी गलीतली ती. असंय होय.
हा.
जातो मी दुकानला चालोय मला घेऊन एकी पैसे
म
काय नाही.
चालल्या काय घरात सांग
आई दोन दिवस झालं काम सोडलं आता.
सोडल्या होय.
होय.
ह.
च्या बरं वाटाणा झालय.
बरं नाही. पगारले काना म्हण सोडली बा हम्. नाही केला.
हम्.
काय नाही तुमचाला
माझं येऊन सजलं होय आलत कि माझ होय.
दोघी पण आलं नाही.
अगं आणि परत सोडणार आहेत ग फक्त. सोड्यांना सोडल्यात.
अकडे तर काय झालं नाही दोनदार चेक केले आहे ना.
हा हा.
मास्क.
काय तुमचं कधी आलं?
माझ काय लक्षात नाही ग. मामा कामावर होतीत तेव्हा आलं.
हा.
एकदा पंधराशे एकदा पंधराशे असं आले. दोन वेळा आले.
अस सय वय? ह हा. काय नाही म तुमच्या कड
तर सुट्टीत काय तर शिकची का नाही.
झाला आता. झाला पंधरा दिवस राहिलेत आता.
हा हा.
त्या नंत
हा हा.
म
आजी तेन बर आहेत? आजितेन बरे आहेत काय म्हटलं तुमच्या? हा पायावरती आजोबा? काका काकी?
सगळे बरे येत.
हा हा.
हम्म. ब्लाऊज शिवायलतो.
ब्लाउज व्हय शिऊया कि.
अ ते ते आले माहिती असं इथं आपल्या हातोपावर असं फक्त जरासच फूगवतात आणि खाली अस प्लेन असतय. बट
बाटली फुगा?
बाटली फुगा नवे. फक्त तीन का चारच अस पुढे असत्यात बघायच. हा हा. हा.
हा हा.
ते तशामध्ये पाहिजे. आणि हंडा हंडा
हांडी व्हय? हा हा.
हे श्रुती त्यांना सोडायला जाईल तवा घेऊन येतो.
घेऊन ये की,
हा.
प्रिन्सेस हाय न्हव?
अ कसं प्रिन्सेस पण येऊ शक ते नाही कटोरीच पण येऊ शकते, प्रिन्सेस असल तर, चाल म तेच शिऊया.
कारण कटोरी चांगलं वाटत नाही. गं. प्रिन्सेसच ब्लाऊज व्यवस्थित बसतयं. छान बसत माझ पण मी प्रिन्सेसच शिऊ
घेऊन य इथं समोर हा तुम्ही पण प्रिन्सेसच युज करताय.
आ?
तुम्ही पण तेच यूज करताय तसलं?
होय प्रिन्सेसच शिवतोय मी.
हा हा.
ते कटोरी व्यवस्थित बसत नाही गं.
हा. किती गं दिदे प्रिंन्सेसतुला
प्रिन्सेसला एकशे ऐंशी.
डिझाईन मध्ये असलं तर?
डिझाईन मध्ये असलं तर जास्त. अडीचशे तीनशे आणि ते अ पाईपची लेस वगैरे लावायची असल तर तीनशे साडेतीनशे अस घेत
चाल
आता ते नवीन ट्रेंडिंग येते ते ट्रेंडिंग आला नाही काय ते.
कुठल्?
ट्रेंडिंग ते हेज्या हेज्या साडीवरचे सोनेरी साडीवर गोल्डन साडीवरच
आता हा हा.
तसलं पण येत ते पण साडेतीनशे घेते त्याच.
अच्छा म्हणजे शिवलाय तसले.
शिवल्यात की भरपूर शिवले.
आ.
तसल्या साडीवरच परत त असलं पार्ट तिवर असलं कि तसलं शिवाय सांगत्यात नई.
हां-हां
आजून एक सांगल्यात परवा दिवशी. चेक दिलं. आजून एक सांगितल्यात शिवायला.
ते शीवायचं.
आछा सहा तू किती आन् घ्यायलाइस. त त बोला आंडी आनाय गेलती पाच आनाय सांगितलं सहा गेऊन आल्या. मी तीस रुपयचं द्या म्हणून सांगितल्यालो. आसूंदे चल आता.
साय पंचे तीस.
तीस रुपय ते ना आण म्हटत त्याला पण तीस रुपये. मी त्यांना काय म्हण सा आलीतो खरं.
आह
साह्या पंच हां-हां बरोबर, खर सा अंडी आल्यात.
होय
हां, सार पले काय खरं. मी त्यांना म्हटलं कि तीस रुपयचं द्या म्हणून.
म ते पाच रुपयला झालय क काय दर कमी झालाय काय?
तसं माहिती सार ते मागच्या टायमाला गेल, हां.
पण मी आणलेलंस्
आं हां इकडं पण पलगे तुम्हाला सहा रुप
हुं.
हम्
मी पण आणलेलं परवा शिजूला. हां आम्हांना चार आणलेलं. शिजू इकडं ये. इकडे ये. म, दमवत्यात काय? पुरी
हां
दमवत्यात काय म्हणलं?
खेळताना नाही दमवत दुपारच एव्हढ दंगा करत्यात बाबा कामाला जातना
हा, हा फूगत्यात रुसत्यात
ते चालूच आहे.
ते चालूच असतय ते काय नवीन ती मामाची पोरगी पण आल्या वाटतं गं आशा ती लागलेली इकडे येणार आहे म्हण हा. ती तेवढीच आहे श्रुती ती बरोबर शय श्रेया बरोबरची हाय.
आ हा
मग ते लागलेली वाटत इकडे येणार आहे म्हणून मग मम्मी म्हणजे पोरी नाही त्या मग आता काय करते काय माहीत
तुमच्यापाशी रहित नाही तुमच्यापशी तुला येत नाही.
माझ्या पशी कधी आले नाही राहिले नाही कधी?
मग आता पहिल्यांदा येणार होती का काय?
तिथं मम्मीच्या तिथं आल्या ग आजी आणि ती
ह.
आजी आल्या चार दिवस राहायला
हं.
मला पण बोलवाल तिकडे माझं आहे कि काम
दोन दिवस जाऊन यायचं मग
बघूया की आता मामाची रात्र पाळी चालू होतिया आणि
हां हां.
बघायचं आता काल पण बोलवलेलत रात्री पाळीला खरं कोण नाही म्हणून गेली नाही नको म्हणलं काय? एकटे कुठं राहता.
होय.
राऊदी म्हणलं नको म्हणलं.
हां.
मग सकाळी गेले चार वाजता
चार किती चार बारा
हा चार बारा चालूय.
हां हां.
चार बारा झालं कि रात्र पाळी
हां आज का बड्डे मावा शुक्रवार
शुक्रवार होय. काय बाई ते बड्डे असतोय सारखा
हां हां
म ते शिजूला बॉल घेतलेला काय त लाईट वरचा तर चार्जिंग लगेचं संप ते बाई तेन
हम्म
ते फर्शा खेळतय कि हे फरशा खडबडीत हायत नाई त्याला असं प्लेन पाहिजे गुळगुळीत पाहिजे. पळतय ते बॉल पळतोय म्हणून दोन्ही पायात धरतय आणि खेळतय त्यान
लय आगाऊ आहे ती
ह मोठी झाली.
मोठी झाल्या की अजून जरा झाल्या की मोठी तू बघून
होय कधी बागेत गेलतो तवा हम्म
मं
काय नाय बगा तुमच्याकड काय करायलाय?
अं काय नाय ब आता भांडी घासून बसलोय, मामा अंघोळ केलेले कपडे धुवायचेत, तेवढे धुतलं कीं झालं मग का मं स्वयंपाक करायचा
आं
हा तो म्हंटलाय
हम्म हम्म त्यो तिकडंच जानार हुता न्हव, आता बारावीला जाना गेला न्हव ऍडमिशन कुठं तीत तोच काय
काय माहित रत्नादीप मध्ये गेलतो माहिती नाही अजून गेलाय तर, ति कडं.
हा, हा.
हं.
काय? हं. गप.
ह.
मॅगी रात्रीची भूकत न्हाई नव्ह ग.
अं नाय रात्रीच्या झोपत्यात बाथरूमला आलं तर कुई - कुई बाथ तुम्हाला ती कुई कुई करत्या.
शिजलंय दमवत्या बाई. थांब कट कर तो काय!
चालते.